हो
हा येतोय आवाज?
हो येतोय आवाज ताई बोलाना झालं का जेवण वगैरे?
नाही अ तून उशीिराच
हो का किती वाजतां उशिरा असतं का तुमचं जेवण
हा साडे दहाच्या पुढेच असते नेहमीची सवय ती खूप वर्षापासूनची
इतकां उशीिरा मग कधी झोपता वगैरे
झोप नाही एक दीडच्या पुढे म्हणजे ते काय रात्रीचा दिवस दिवसाची रात्र असे झाली आयुष्यात आमच्या
हो ना मग खूपच बाई हा
झोपायचं म्हटलं तरी झोप नाही येत मग किती थकलेलं असो प्रवास करून आलेला असो
मग ती तुमची ती सवईत झालेली असा मग तुम्ही स्वयं क वगैरे भरपूर उशशीरा करत असतील
हा तर सात साडेसातच्या पुढे करते कधी कधी कधी लव क करून ठेवते आज सकाळपासून सकाळचाच करून ठेवलाय कारण हे फोन करायचे होते ना आज म्हटलं सध्याकाळी इकडे जायलाच नको किचन कडे सकाळीच बनवून ठेवलं दोन टायमाचं
हो ना
हम्म
तुमचं खातं का घरामध्ये तसं
हम् माझ्या नववरात तर पेशंट आहे तरी पण खातो सकाायचं संध्याकाळी
हो ना हम्
खातात कधीतरी ऍडजस्ट करतात
पण आमची नाही करत बाई नाही काही काही अस का समजदार काही काही नि का करत हम् करून घेतलं आपल्याला पण कोणी समजून घेतलं पाहिजे कोणीतरी असं
हो ना हो ना त्या दिलं ते लवकर जे होतात ना गोळ्याखायचे असतात
कोण
गोळ्या खायच्या असतात अ नवऱ्याला सकाळी चनची उसळ केलेली तर त्यांना ते पचणार नाही म्हणून मगाशी आम्प्लेट करून दिलं त्यांना वाढलं पण जेवाला
हम्
पण सकाळच्या चपात्या खाल्ल्या त्यांनी गरम करून दिल्या तर खाल्ल्या
सकाळची चपातीमध्येे प्रोटीन वगैरे जास्तात पण भाजी वगैरे नाही हा ना सर ह्या टाइमला पेशंट असल्यामुळे द्यायचं पण नाही शकत ्या जास्त शेळ अन्न हम् चपातीचं काही नसतं पण मग
हां आमलेटकरून दिले आणि चरी त्यांना डॉक्टरनी खायला पण नाही सांगितली सकाळी आपलं टेस्टी लागते म्हण खाल्लं त्यांनी उसळ पण प्रश्न पडतो की बाबा काय करावं एकत सुकट त्यांना चालतं बटाटा कोबी ह दह्याची कढी नॉन तर नाहीच खाल्ला कधी तर म अस खायला सांगितलंय असं मला नाही आवडत मुलाना नाही आवडत तेव्हा आम्ही आणतच नाही कधी आणतच नव्हतो
हम्म हम्म
त्यांचा प्रश्न पडतो की काय द्याव बाबा ह्यांना खायला
ते पेशंट असल्यामुळे त्यांना जास्त मग काळजी खाण्यापिण्याची घ्यायला लागते ना
हो ना पथ्य पाळावं लागतं सगळं भात नाही खायाचा
हम् मग तुमची सून वगैरे स्वयंपाक तुम्हीच करता दोघी मिळून
हा का दोघी म्हणून करतो कधी मग भांडी ती घासून टाकते मंगी स्वयंपाकाच्या बघते असंय नाही घरीच आता जस्ट लग्न झाले आहे दीड महिन झालेलं
हम हम हम
शो शोधते आहे जॉबती हा त्यामुळे आता आल्यापासून तर मीच केला स्वयंपाक भांडी दिली सरकून ते जे ते घासते बिचारी झोपायच्या अगोदर ते लोक पण जेवन मघाशीश ते कसं ऑनलाईन कॉम्प्युटरवर काम करतात ना
हम्म
त्यावे तिला म जाऊनते करते स्वयंपाकाचं
हम्म
आणि आता पुढच्या आठवड्यात मोठ्या मुलाकडे व्हायला जाणार की
हो ना
थोड्या असं पण नवरा मात्र इथे असतो छोट्याकडेच असतो कायम
हो ना
ह कारण हे कसं मध्यवर्ती पडतं हॉस्पिटल आहे सगळं आणि तो कसा चोवीस तास घरीच असतो
हम्म हम्
इकडे थांबतात आणि त मोठ्या ज जॉबला त्यामुळे त्याची बायको एकटीच राहते ती पण थोडी आजारी अपेंडिकच ऑपरेशन केले तिच म्हणून मग मी तिकडे जास्त असते
हो ना दोघांकडे पण हो ना
तीस स्वयंपाकाला नाही हात लाऊ देत मला हा तेिथह्यात खायला मिेळत मला
हा तसं इथे करायला लागतं
हा सांगावं लागतं ना हिला कसं करायचं काय ते
मग नवीनच आहे अजून मग काय आहे
हा का आणि काही माहिती नाहीय आहे किचन ची असं पण आहे त्यामुळ
हम्म हम्म आ पहिले कस हा हम्म
पहिलं कस असयचं मुलींना नाही जास्त
उलट पहिल्या मुली आत्ताच्या मुली ना मोबाईल आणि टी व्ही आणि हे त्याच्यामुळ काहीच लक्ष देत नाही आणि काही काही काही गोष्ट स्वयंपाकात पण हुशार असतात आणि जॉब वगैरे पण करता
हो सगळं करतात डॉक्टर वकील इंजिनियर बायका सुद्धा सगळं करून घरी येऊन करतात सगळ
हा मग
होना
स्वतः मग आपण आपण त्याला पण हा मग आपल्या आपलं ते स्त्रीच जी आत्य तेच असत. घरातलं काम पण म्हन बाहेरचं पण च ते प पूर्वी म्हणायची ना चूल मुल सांभाळून घर काम करते ती.
हो ना हो ना माझं म्हणं कसंय की कमप्लीट आपण हे नाही करू शकत कि बाबा अ असंच आयुष्य पुढे राहील असं नाही ना उद्या काय होऊ शकत आता कोरोनात कसं झालं काय मिळत आपलं आपल्याला तरी करून खातायला पाहिजे ना
म
त्याचा तर गोड बोलून चांगले समजावून सांगत असते की, शिकून घ्या आणि असं नाही म्हण की तू च एकटि कर त्याला पण म्हणते तो दोघं दोघं करा तुम्ही
हं हं
चागला पाहिजेत स्वंयपाक तर आपण भांडी घासता आली असता पाहिजे
हं
जेव्हा मी नसते तेव्हा करतात दोघं मिळुन
ह मग आपोप नसला का माणसाला आपोआप जबाबदारी पडते आणि करता कामे आणि असल्या का म त्याचा फायदा घेेतात ते
अगदी अगदी
आमचं नाही मग आता आमचं नाही का मला तर का म्हणजे मला स्वयंपाक वगैरे यायचं पण मग बाकीच्या अशी घर कामे वगैरे कपडे धुणं बिण हे असं फरशी वर मला कामांचा खूप कंटाळा वाटयचां पण मला स्वयंपाक वगैरे करायला आवडायचा पण मग माझे भरपूरच लग्न झाल्यावर होत सगळीच जबाबदारी पडून गेली ना असं घरात काम आहे पण आणि एवढं आवरायचं आणि आमच्या इकडे कसं होतं तेव्हा नवीन नवीन लग्न होतं माझं पाचला म्हणजे पाचला कम्प्लीट उठलंच पाहिजे पाच, सव्वा पाच, साडेपाच आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घरातलं काम मग माझ्याकडे कसं आंघोळ वगैरे करून झाडू वगैरे ते अंगण वगैरे असतं ते झाडायचं बाहेरचं कपडे धुवायची, चहा पाणी वगैरे असं म्ह अशी काम पूर्वी हा मग सगळं सगळ्यांचं आणि मग नंतरून मग मग जाऊबाई स्वयंपाक मी बाहेरची काम आवरायची मी जाऊ बाई घरातला स्वयंपाक वगैरे ते बघायच्या
हा ते एक बरं पडतं मग
हा आणि मग संध्याकाळी काही सगळी जबाबदारी स्वयंपाक संध्याकाळची माझ्याकडेच मग चहा वगैरे ते सगळं असं मग असं ते नवीन नवीन इतका लोड येऊन जातो मग आपल्याला ते ॲडजस्टमेंट होत नाही मग आपण मग मी खूप दमून जायची अशी थकून मग खूप वेळेस आजारी पडायची नवीन सुरुवातीला ते घर कामात
आणि प्लस घरकाम प्लस नवीन नवरीचं नवऱ्या नवऱ्याकडून पण फार अपेक्षा असतात ते दोन्ही हा विचार करूनच मी जास्त हे नाही करत फोर्स म्हटंल जावुद्या आता शेवटी आपल्या मुलाचं सुख पण महत्त्वाचं आहे.
हं
आता तरी पण चालंय बऱ्यापैकी आता ते पुर्वीच्या बायकांना कळत नसते की नवीन नवरी आहे बाबा ती त्या दोघांच ते आपला मुलगा पण तिला जागवत असेल किंवा तिला त्रास होत असेल विचारच नव्हत्या करत पहिल्या बायका लगेच उठून आलंच पाहिजे किचनमध्ये काम केलंच पाहिजेत. अशा अपेक्षा असाच्या पहिल्या
हं
ह हा मॅरिड लाईफ असतं त्या दोघांचं हे त्यांच्या लक्षात असूनही दुर्लक्ष करत असेल छोटी मुलगा तर काय त्यांचा मुलगा आता तो काय आला काय नाही आला काय काय मदत नाही केली तर तो मग कारायचा
हम्म पण मग तस तस तिला काम करणं गरजेचंच होतं ना ब
हो ना तचच नसायचं ना
हं पूर्वी म्हणजे पूर्वीच आपण असं म्हणतो हलवी पण मग पूर्वीच एक काळ एकदमच चांगला होता आताच जास्त स्ट हे असा बोगसय अस हम्म मला तर ब असं म्हणजे असं
आता प्रेम नाही राहिलं कोणाला.
एकमेकाशी हे पण नाही आईवडिलांचा आदर वगैरे काहीच नाही असं. दिसत ते मोबाईल अ ते आणि आपल्यास आपल्या दोघांचच बघता असं बाकी त्यांचा नाही विचार करत.
असं झालंय ते म ते सोशल मीडिया मुळ सगळं.
हम्म आणि सिरियल. सिरियल मध्ये सासूला कसं छळायचं ईदिराला कस
मी आता दो जवळ जवळ तीन वर्ष होतील तशी मोबाईल आहे ना टीव्ही तर नाही स पण मग मला नाही जमत टी व्ही बघायला बघायला वेळ नई मी मोबाईल वरती ऍप डाऊनलोड कोरोना अस टीव्हीचे सिरियल बघणं हे पण नाही नाही शक्य होत कारण बाळ छोटंय त्याच्यामुळे नाही काही गोष्टी होत आणि घरातली काम आहे सगळी जबाबदारी वगैरे हे - -
हो.
कसं आणि उगंचच आपलं मन खराब करून घ्यायचं ते असं उगचच बोगस बघून.
निगेटिव बघून.
देवाची चार गाणी वगैरे ऐकलं देवाचं ते असं मंत्र वगैरे ऐकलं तर ते त्याच्यातून चांगलं आपल्याला घेण्यासारखय.
अगदी अगदी ते हे अ मी कायच उपयोग नाही हे छक्के पणजे उलट जास्त हुशार करून टाकल्या बायका सिरियलनी.
हम्म म्हंजे आई आई वडिलांबद्दल प्रेम पण ठेवलं नाही आणि काहीच नाही.
नाही नाही. मी काय करते किचन मध्ये सर्व युट्यूबला गाणी लावते जुनी गाणी आणि त्यांनादा आपण गुणगुनायचं त्या नादात होतो काम. फार पूर्वी पासूनची सवय
हा पहिले पूर्वी कस घरमध्ये रेडिओ वगैरे असायची मग ते स्वयंपाक वगैरे असं ते देवाची ची गाणी वगैरे तस ते तेव्हाच ह. हा.
म्हणजे सहाला भक्ती संगीत लागायचे साडे अकरा ला आमची शाळा असायची तोपर्यंत तो ते रेडिओ चालू. मग ते कामगार अ काय तर असायचं कामगार सभा अकराला सुरु व्हायची साडे अकराल तो गाणी संपायची संपली की लगेच नीघायचं शाळेत. तेव्हापासून ते कानाला सवय की तीच ती गाणी परत ऐकायची वाटतात. हां ते, अष्टविनायकाच तर मी कंटिन्यू लावते, कारणऽ ते संपेपर्यंत पाच दहा मिट जातात. झाले ओके लक्षच नाही माझ तिकडे. चालत उद्या बोलू वाटल्यास परत आपण हम्म थँक्यू.